बोला काय चाललंय.
काही नाही जेवण झालं आता.
माझं पण जेवण वगैरे झालंय.
आज काय स्पेशल?
आज काय नाही दोडक्याची भाजी केली होती.
आम्ही पण आज दोडकाच केलाय.
आणि डुग्गू साठी वरण, भात
आम्ही पण आज दोडकाच केलंय सगळीकडे आज दोडकाच आहे.
ते बसले हो तर म्हंटलं ग काय गणपतीला वरे यायचं चालू आहे ना तिकडं.
तेच सजावटीचं पण आता बघावं लागेल चालू करावं लागेल सजावटीचं काय काय हलंय नवीन बघावं लागेल.
तेच म्हणूनच म्हटलं कारण काय काय खरेदी वगैरे करायची इथून काय काय आणायचं वैगरे म्हणजे मला पण बरं पडेल ना क
मी ऑन म्हणजे मी एक खरेदी करायच्या ऍपवरून बघितलंय तिथं मला ते मागच्या साईडला सजावटीसाठी एक मिळालय ऑनलाईन मध्ये
चालतय की म्हणजे काढून ठेव तुला जे जे काय काय वाटत ते जेणेकरून आपल्याला ऐनवेळेला सगळं गडबड व्हायला नको ना.
मी काढलंय आता बघू गणपतीचच फक्त आता राहिलय बाकीचं की आत गणपती ठरवायला पण जावं लागेल चालू होतील आता
तेच ना म्हणजे साफसफाई वगैरे पण करायची असेल ना आता घराची?
घराची साफसफाई झाली कि गणपती ठरवायचा मग तिथून गणपती ठरवल्यानंतरन मग त्याची उंची वगैरे बघून मग त्याप्रमाणे सजावटीच सामान बघायचं.
चालेल की. पंधरा ऑगस्ट पण आले आता आता इथं आमच्या इमारती मध्ये वगैरे करतीलच.
इथं तर काहीच नाही तशा गोष्टी फक्त शाळेमध्येच राहिल्या आहे आता.
शाळेचे पण होते बाई आठवण येते किती आपण ते सकाळी लवकर उठायचं आपल्या शाळेच गणवेश वगैरे आई धुऊन ठेवायची
पार्ले बिस्किट वगैरे देत होते शाळेमधे जिलेबी देत होते.
आता देत नाहीत वाटते पोरांना देतात वाटत पण जा स्त पोरं जातच नाहीत ना आता.
देत्यात वाटत. आजून पण देतात तसं काही नाहीय आणि आपण सकाळी लवकर उठून गेल्यावरती अ पांढऱ्या कलरचा म्हणा, केशरी म्हणा, हिरवा म्हणा पताके वगैरे लावून वगैरे ग्राउंडवरत म्हणजे नाही का मैदानात रांगोळ्या काडायचं पांढरी त पक्की मारत होतो.
आता एवढं काही नाही सजावट करत फक्त झेंडावंदन करतात पाहुण्यांचं तेवढस आसत भाषण ते झाल की खाऊ देतात आणि सोडून देतात.
पण लहान मुलांची भाषणं वगैरे आपल्या वेळेस पण ते व्हायचीच की. पाठ वगैरे करून यायचे आजून पण आहे म्हणा तेवढं करतात आता पण पण आधीसारखं तेवढं नाही आहे.
आधी कसं आपल्या शाळेत आपल्याला रोजच्या जेवणात भात, आमटी मसाले भात कधी कधी कडी आमटी कधी पिठलं भात असं देत होते. आताच्या मुलांना देतात का नाही काय माहिती?
शाळेत आपण राधी तर आपली जात होती नुसतं भातच खायला जात हो
रिकामा डबा घेऊन.
आणि बऱ्याच आमच्या मैत्रिणी तर बापरे ताटच घेऊन यायच्या शाळेमध्ये. नुसतं भातामटी खायला
आमचे सर पण ताटच घेऊन येत होते म्हणजे तिथे त्यांना स्टाफरूम म ताट असायची भात खण्यासाठी ते डबा घेऊन येतच नव्हते त्यांनी तिथंच भात घेऊन खात होते ताटात.
तेवढं बनवत होतं चांगला आता तेवढं काय देत्यात काय नाही काय माहिती आता तर आता शाळेत आपल्या मुलांना भात भीत हा प्रकार माहितच नसेल फक्त आपल्या वेळेसच देत होत होते
हो आपल्या वेळेस जरा जास्तच होतं ते नवीन नवीन होतं ना
आणि परत मला वाटते मला अजून आट चौथी पर्यंत तरी, पन्नास पैसे चालत होते आमची ती शेवटची स्पीढ असेल
माझ्या वेळेस पण होते पन्नास पैसे नंतर बंद झालेलेगेच एक दोन वर्षात
ठीक लेमन गोळा येत होता त्याच्या
आता काही येत नाही एक रुपया मध्ये पणता एकच चॉकलेट येत आहे
आधी पन्नास पैसेला चार लेमन वळा देत होते आणि ते श्रीखंडाच्या वड्या पण खाल्ल्या असतील ना
हो त्या पण चार येत होत्या एक रुपयाला
अ बोर पेरू वगैरे खात होतो बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी खेळायला वगैर तर किती बापरे भरपूर खेळत होत
आधी शाळेत जाताना दोन रुपये जरी घेऊन गेले तरी पण खायला भरपूर येत होतं त्यावढ्यात
चौगं चौग सोबत होताना तेवढ्या चौघांचं व्हायचं दोन घप म ब
कधी कधी एक रुपय जरी असलं तरी पण छान वाटत होतं त्याच्यात काहीतरी येत होतं
पेपसा पण नाही खाल्ल्यात
पेपसे तर एक रुपयाला दोन कधी कधी एक रुपयाला एक मोठी दुधाची पिकिक्सी
तेच मैत्रिणींच वगैरे चाललंय भेटायचंय या वगैरे
शाळेतल्या क्या
परवा आलते की तुला सांगितच नसेल मी मनीषा आणि अनिता बनसोडे आली होती बरं
अच्छा तेच सगळे मिळून भेटायचं चाललं असेल तुमचं हम्
हम्म ग्रुप वगैरे केलेत ना मैत्रिणीं सांग आहे का आता पंचवीस तीस जणी आहेत बोलायला
मग चांगलं आहे ना ते एवढंच भेटणं तर होतंय आता कुठं वेळ काढ काढूनच भेटावं लागतं
प्रत्येकांना पोरं य आता सगळ्यांचं सगळं बघावं लागतं
घरातले काम
ां दोन्ही सगळ्या गोष्टी सांभाळून करायच आम बघू आता काय काय होतं चाललंय आमच री भेटूया
चांगलंय तेवढाच एकदा वेळ काढायचा
त्याच्यानंतर दिवाळीत वगैरे जायचं कारण सण समारंभ असेल तरच घरी वगैरे येतील ना माहेरी पोर्णी
दिवाळीला सगळे्यात जण जास्त करून बाहेर जातात
त्यामुळे असं तुम्ही ते बोलले बघ मी येणार आहे म्हणल गणपतीला तर उव्हाच या म्हणलं तुम्ही आता काय करतात का आम्ही त ज्यांना सांमल येतील
बाकीच्याच्या पण घरी असेल ना गणपती लक्ष्मीम्याळा
तेस आबस बघू आता काय काय होतंय कारण त्यांच्या जवळ झाल्यावरती जात
भेटायला वगैरे जावं लागेल ना आपण आधी जात होतो किती आपल्या शेजारचे काप आपण ते देखावे किती छान करत होते मुकेश ज का
अजून पण करतात ते तसेच
त बघायला वगैरे एकमेकांच्या घरी तेवढंच जाऊन येता येईल भेटणं होतं त्या निमित्तान
हादी तुमकू कार्यक्रम काही काही
तेचक त्यामुळेच म्हटल कारण आता बरेच मला वाटते त्या चांगले चांगले विषय पण घेत होते वृक्षतोड करू नका किंवा पाणी थांबवा पाणी जिरवा काय पाणी अडवा पाणी जिरवा शाळेत परत मुलींच्या बाबतीत पण नाही का मुलीला म्हणजे मारू नका असं जन्म घाला वगैरे त्यांच्याशी विषय असायचे बघ नारी शक्ती किंवा ध्वनी प्रदूषणाबद्दल असेल वगैरे त्यांचे सगळे विषय देखावचे असायचे हानच्याछान वाट का
त्यामुळे तेच की काय काय काय काय असायचं त्यांचं चांगलं वाटायचं तेवढंच
परत एकदा पाऊस पडला नव्हता ए का ह म्हणजे वर्षात तेव्हा त्यांनी ते पावसाबद्दल पण ठेवली होती सजावट
येस बघू आता जायचंय त्यांच्या इथे पण
परत वृक्षतोडीवरती ते जंगलची थम ठेवली होती
छ बघू म्हंटलं आता काय काय होते आणि चौदा फेब्रुवारीची गठवण आली होती प्रेम दिवस लोक साजरी करतात पण आम्ही आमच्या मॅडम नव्हत्या का त्या
हम्म
संगणकाच्या मॅडम आणि आम्ही आमचा सगळेजण आम्ही मित्रमैत्रिणी वगैरे वृक्षारोपण वगैरे करायला जात होतो बरेच असे उपक्रम राबवत होतो
खूप झाडं लावली होती त्यावेेळेस तुम्ही
आणि अनाथ आश्रमातल्या मुलांना वगैरे भेटायला जात होतो त्यांना काय खाऊ पाहिजेल काम
त्यांच्या बाकीच्या गोष्टी
बघबायला तर बघू आता आधी काय आता काही तस होतच नाहीये पण जायचंय मला परत एकदा हेि लहान लहान मुलं चांगलं वाटायचं त्यांना भेटायला वगैरे
आता आपल्या इथे तर त्यांच्या दोन शाखा झाल्यात आश्रमच्या
पाखर संकुल कुठे तिथंच आहे ना आहे तिथंच
आहे तिथेच एक आहे आणि एक अजून थोडं पुढच्या साईडला पण झाली एक
तेझ बरेच होता वर्ष झाले तिथे जाऊन पण मला वाढदिवसाच्या वेळेला आम्ही तिथं जात होतो दरवर्षी तसं या वर्षी पण मला जायचंय जानेवारी महिन्यात
परत ते प्रत्येक वाढदिवस ला जेवण वाटणे गोरगरीब लोकांना
तेच ते करतच होत ना आता बघू ज थंडीचे दिवस असतील जानेवारीत चादरवगैरे माझं चाललंय वाटायचा
वाटूयात की
चाांलतय मग आवरुून घे मग बोलते हा ला हो हो